हा
हा बोल की.
अगं ते पप्पांना फोन केलेलो म- ते आपण जायचं म्हणालतो क नी अक्कलकोटला? नाहीत आणि फिरायला तीन कुठ म्हणजे अस ट्रीपला खरं ते योद्धा आणि- सुरु झालंय आणि मग ते आ लईच मोठ्या सुरु झालंय मग आ तिथं आपल्याला ह- तेल ते सगळं ते सुरू आहे का ते बघायला पाहिजे?
हो का हा -हा- हा -हा
म्हणजे आधी सुरू होतं ते कायच नाही एवढं म्हणजे आता मोठ्यानच सुरू होणार आहे म्हणले ते युद्ध?
ह हा मी काल काय तर न्यूज बघितल्या नाही त असेल बर तुझ सगळेच प्रॉब्लेम आहे ना आता गॅसचा वगैरे?
तेच की आणि आपल्याला जास्त ग बस न नाही म्हणजे आपण गाडीन तर कशाने जाणार? पेट्रोलचा पण प्रॉब्लेम येणार!
होय होय होय.
मग तेच मग ते पण आता आपल्याला बघून जायला? पाहिजे म्हणजे आता कमी आहे तोपर्यंत जायला पाहिजे मग नंतर मिळणार नाही.
हा हा हो नाहीतर मग नंतर झालं पाहिजे म हम्म पाऊस वगैरे थांबल्यानंतर पूर्ण. तस करायला पाहिजे बघुया की काय काय होतय.
हो प्रांजलीला तेन सुट्टी आहे नंतर?
प्राजलीला घ्यायला पाहिजे आता सुट्टी. म्हणजे सिलेबस कम्प्लीट झाला की चालतय म्हण एखाद दिवस असं नाही गेलं तर
हम
बघू की मग काय काय म्हणते म्हणजे ह्या महिन्यात नाहीच म्हटली ती कारण ह्या महिन्यात सिलेबस अजून कंप्ललीट झाला नाही ना त्यामुळे सुट
हा हा होय मला पण म्हली म्हणजे फिजिक्सच का काय एक राहिलय ना
हो हो थोडा सिलेबस राहिला की नाही ह्या महिन्यात सगळळा कं्प्लीट झाला की पुढच्या महिन्यात जाऊया म्हटलं
म्हणून मी मावशीला फोन करून सांगितले मग अवशी म्हटलं आम्ही पणऊ येतो त्र्यंबकेश्वर ला मग जाऊया
हा हा चालते की
तसं करूया मग तुला सुट्टी मिळते ना
होय होय मला म्हणजे पहिलाच महिना असतोय ना तेव्हा काय म्हणणार नाही च अजून मी पण कॉलेजला जाय नाही बघायला पाहिजे मग
हा हा हा मग चालते ते नाही चालते म्हणजे प्रणिता वगैरे फोन येतोय तसा कॉलेजमधून नाही गेलं तर म्हणे प्रणिता होती ना तिथं त्यामु माहिती एसयटीच हा ह त्यामुळे मग पालकांना फोन करतात कशासाठी तब्येत जरी वरी नसेल तर मग चालतेय असं काही नाही आहे चांगलं आहे कॉलेजेस सा आमच्या दतवाडशी ही माहिती आहे का तुला निक्िता
हो ऐकून माहितय
त मनिषा त्यांची मुलगी
हा हो ऐकूलंय वाटतं कद ना
हा ती पण तिथंच ऍडमिशन घेतली ना
हो खेतवेला य ते
ते आता बारावी मग ती पण बस येते ना आता ती
होय हा डिप्लोमाचं घेतली काय
होय होय डिप्लोमाच करायला तेवर ती एवढं नाही ग माहित मला म्हणजे एवढा आता कंटेक आातावा नाहीय मध्ये एकदा म्हणजे रवी आला होय होय ते रवी आला होता क दतवाडाचा त्यावेळेला विच विचारलं मी तो म्हणत होता हा
हा हा
हाय दतवाड मधून म्हणजे बसेस आहेत ना तिथून येत
हा मी विचारलो मला बसच नाहीये
नाही आहे इकडं म्हणजे आत आत येत नाही तुमच्या इकडं
नाही आत नाही चलकरंजीला लोकल ला बसच नाहीये कुठच नाही हो या पूर्ण सरकार मध्येच नाही या म्हणले
हा हा हा प्रणिताला कस
होय त्यांच लांब नाही ना होय लांब आहेतत की पण इ सलकररंजीना लोला न्यामंडी
नाहीय का मग कसं काय करणार ग आता
काय माहिती आता पप्पा म्हणजे गाडी घेऊया म्हणायला लागल्यात बघूया नाही तरर मग ओळखीचे काय कोण असले तर मग आणि बघूया म्हणाव लागले
हा ह अजून मुली वगैरे असल्या तर मग एकत्र सगळे काहीतरी व करून गेलं असतात ह गाडी पण चालते पण सेकंड वगैरे मिळाले तर घेतले तर चालतेय की
होद नव ना बिन
नाहीत तर इलेक्ट्रिक म्हणजे तुनवाॉलमध्येध्ये चांगले आलेत आता म्हणजे चाळीस पर्यंत वगैरे चांगल्या मिळतात
होय मग आम्ही हे पण बघालतो म्हणजे चेतक नाही तर ऐकू बच
हा हा
नवीनलाच मग नंतर ना पण आम्हाला येत्या नाही
हो पणर एर्ड बार पुरा येतो
होर किती एकच्या पुढा इतकी
ऐकूपचे ना होय होय
कु मग ेतकच काय जराचं कमी आहे वाटत ज यापेक्षा आणि गाडी पण चांगली आहे
हा हा ते ह्याच्या मण आहेत ना ओलाच्या
होय ओला पण बारकीे आहे तेच मम्मीला आपण म्हणजे येत्या चालवायला म्हणून म्हणाल तो खरं आमची मम्मी नाही म्हणाल्या चालवायला
बघ ब
होय आणि होय आणि म्हणजे पाय पण पुरतात नाही सीट पन पण खाली आहे त्याची
होय होय मम्मीला शिकायला पाहिजे
म्हणाले ती गाडी चालवून
गाडी घेतली की नाही मम्मीला पण तुला सोडायला होईल ना कुठे बाहेर वगैरे गावात वगैरे यायचं असेल तर
मला जायला येते ना
हा तेच की म कॉलेजला पण बरं होईल म्हणजे पाठी बघून जवळ पण होईल ना तुम्हाला ती
हो तेच की ते स्वात्री त्यांच्या घरापासून जवळ असते
एकदम जवळ आहे ना तिथून आणि टायमिंगला आपण घरी येतोय ग
होय तेच की म्हणजे बस साठी त्यां थांबायला लागते होय ह
त्यामुळे गाडी भर पडेल आता प्रणिता पण आम थोडे दिवस बसं आल्यांत गाडी घऊनच याय लागत म्हणजे पावसात वगैरे जरा हा म्हणजे पाऊस वगैरे जास्त असेल तर बस न येत्या नाहीतर गाडी घेऊनच येत्या मग
हा हा मग आम् थोय तेच कि
त मावशी तर मळा आहे की नाही मळ्या आपली मावशी आहे बापली दनवाडे मळा आहे की नाही तिथून जवळ पडतंय ना शिरडोून
होय काय हा हा
हा मग तिथून येते तू भरपूर लोक हा रोडला पण एवढी्या भीती नाही भरपूर म्हणजे गाड्या वगैरे असतात हा सकाळी लवकर येत
च काायचं पण नसतं नाही त्यामु नंतर म्हणजे ररारी असतात रोडवर
तुमची टायमिंग किती आहे
साडे नऊ ते साडेचार
साडेचार आहे का हा हा म चाल तथ
ते कि मम्मी लवकर आलं असते तर मम्मीला पण जे सोडायला ते ना आलं असतं नाही
हो म गाडी पाहिजेच तुमच्यात
होय तेच की आणि आम्हाला पण म्हणजे असं दिदीकड ते जायला बरं पडतंय ना
हा हा होय होय थोडं का लांब वाटत नाही कुठं एचटी आणि हिची डा बत बपेा ब
तेच कि जायला म आता कस आम्हाला सगळं चालतच जायला लागते त्यापेक्षा ते बरा आहे नाही
म्हणजे भाजीचा बाजार वगैरे होतोय तुमचा दोघींना सकाळी सकाळी
हो आणि इलेक्ट्रिक ते नसली की म्हणजे काय पण हे होतं नाही
होय होय नाही इलेक्ट्रिकच घ्या म्हे तुमच चार्जिंग वगैरे खालच्या खाली होते ना लावता आमचा तो प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही इलेक्ट्रिक नाही घेतली
होय तुमच्यात वरणे लावायला लागते ना हा तेच त आहे हो आणि आमची का आधी ह्याची चार्जिंग ऐक्यू होती नाही म्हणे मग ते काय आता मला सवय झालं
होय होय ते आय क्यू ठेवायला पाहिजे होता णच पेट्रोल पण वाचलं असतं बर
होय तेच की आणि त्याला चार्जिंग पण म्हणजे आम्हाला पुरं होत होत
हो छानच होती ती गाडी तरी पिकअप असत भरपूर ह
होय म्हणजे शिकताना मी त्यां तीच शिकलोय नाही म्हजे तरी सवय झाल्या म्हज इलेक्ट्रिकची होय तेच की आहे
पण मारलेस ना तू
होय मारलं की आहे हो म्हणजे आणि इलेक्ट्रिक बाईकच शिकताना शिकलोय नाही त्यामुळे वजजते ना असं काही वाटत नाही आता तरी
हा हा म्हणजे इलेक्ट्रिक ऍक्सिस पेक्षा एकदम अशी हे वाटतं का मरताना हलकी वाटते एकदम ना
हा म्हणजे चालवताना म्हणजे आपल्याला आता गाडी असं वाटतच नाही एवढी अशीे जाताना पण अशी एकदम स्मूथ जाते ना
हा हा नाही तुम्ही इलेक्ट्रिकच घ्या
इलेक्ट्रिकच बरी पडतीया.
होय होय म पप्पा गेले?
गेले की सकाळी आता मी त्यांना ते विचारायला फोन केलेलो
हा हा.
ते एक तेव्हा सांगायलते मग तुम्हाला सगळं बघून जायला पाहिजे म्हणून.
ते लक्षातच नाही आलं हा हा हा तो प्रॉब्लेम येणार आता. ते आता सगळं शांत झाल्यानंतर बघायला पाहिजे नाहीतर मग लगेच जायला पाहिजे.
होय तेच की.
आता खर मग मावशी आल्याशिवाय तर काय होणार नाही हं.
होय ती आल्यावरच जायला पाहिजे आता.
हा हं आक्षू पण येतीया काय बघूया.
होय विचाराय विचारूया की
आणि कोण मग आता बाकी कोण नाही आता म स्वप्निल आणि हेच. काकू आली तर मग येईल.
होय बाकीची काय सगळी जाऊन आल्यात तिथं.
होय काकू कशी काय जाऊन आली बाई एवढ्या लांब भरपूर. एसटीनं आण्णाबरोबर.
होय.
आता आहे तब्येत आहे व्यवस्थित तिची.
हा हा मम्मी पण परवा भैया आपण फिरून आला नाही मग तेव्हा आल्यावर फोन केलेला.
हा हा.
हम मग होय. मम्मीला लावलेला मग काही नाही अस च दिदी गेली काय म्हणून तेन सगळं विचारायलता.
हो त ती जायच्या वेळेला त्याला सांगितलंच नाही आपण.
होय तो तिकडच होता नाई ते ह्यला श्रीखंड महादेवला.
नाही आल आलेला वाटत की त्यावेळेला काय नाई.
नाई नाई तिकडं हुता. होय म दिदी गेल्यावर एक दोन चार दिवसात का काय तर आलाय वाटत मग तो
हा हा हा आई पण गेली होती काकुकडं
हा.
मयुरीचा फोन येतोय म्हणत होती. स्वप्नील दोन महिने झाले गेलाच नाही बाळाकड हं हं.
हो त्याला आता काय टाईमच नाहीये म्हणून म्हणायलता परवा म्हणजे तिकड ये जा आणि काम पण लोडाय वाटतं त्यला
हो हो अग ते पाऊस अ प पाऊस आला त्यावेळेला घरात आत पाणी आलं होतं त्यांचं काय काय झालं काय माहित त्याला विचारलंच नाही.
होय तेच की मशीनच
मशीनमध्ये पाणी वगैरे कुठं कुठं? गेलयं बघा काय माहित त्या वेळेला म्हणजे त्यावेळेला तो नव्हता ना इथं.
होय गाणी अ आ म्हणजे अण्णा तेन पण कोणच नव्हते.
हा हा हो सुरज भाऊजी आलेली की
नाही त्यांनी पण गावाला गेलेले त्यांना पण आल्यावर कळालं.
होय कोण? नाही म आले घरी जाऊन आलेय असं काहीतर म्हटले ना काय नाही.
नाही त्यांनी त्यांनी पण बाहेर होते. त्यांना गावाकडं काय कुठ तर गेलेलं वाटतं.
काय काय केलीत काय माहित मग ही दोघच की ग मग अण्णा आणि काकू
नाही अण्णा पण नव्हता भैया पण नव्हता कोण नव्हता. अबे एकटी सध
हा हा. आमच्या इथेच पाणी पूर्ण असं आत आत येत होतं गेटच्या एवढं भरलेलं सगळं. एवढा पाऊस होता त्यावेेळेला हा आणि ते रात्री झालं ना.
होय रात्रीच के
आहेय काय झालं कायम विचारलंच नाही तर त्याला फोन लावायला पाहिजेत.
होय चालते मग त्याला त्याचा पण विच विचारा नय नर कायात यपण विचार म
होय होय. तो आता युद्धाचा हे आहे त्यामु आता नाही बघ्या म्हणणार नंतर बघ्या म्हणणार.
होय मामा ते नसता तर मग गेलो असतो आपण सगळे
मध्ये कुणाला खुश होतं सगळ युद्ध वगैरे सगळं शांत झालं म्हणत. तू जेवायला आला हो आमच्याकडं जेवायला आला त्यावेेळेला
हा हा ते शेअर मार्केट वर पण हे होते ना.
होय होय मग आमच्या आमच्या इकडे जेव्हा ला आलेल तेव्हाला म्हटलं आता एक दोन दिवसात सगळं शांत होईल म्ह
ह.
हे झालं आज
परत आता एकदम मोठ्यानं आता युद्ध आहे म्हणजेता खरं युद्ध तापासून सुरू झालं. तीन दिवस झाले मग आता आपल्या बरकड म्हणजे आता एवढं काय वाटणार नाही. म इनानं खय अस.
आमचा आम्हाला गॅसचा प्रॉब्लेम मोठाय. तुमचा आला काय गॅस
आला की आहे खरं आमचं पण आता एकच की
हा हा.
आमच दो नाही आहे की सुरू
हा हा तीन सिलेंडर आहेत का तुमचे काय दोन
दोन
दोन